हॅलो ते? श्याची गाडी आलती मालाची
काय आलता माल
ते स्प्राईट, थम्सअप, स्टिंग ते जे मग चादर सोमवारचं येतीया मग त्या अं
हा हा
दर सोमवारचं हो तर त्यात सोडत्यात त्याचं त्यांनी खरं लक्ष ठेवायला लाग ते काय कमी आलं जास्त
म्हणजे ऑर्डर करताय काय? प्रत्येक हेला
हा दर मंगळवारच हेला रविवारचं संडेला हे करायचं आज सोमवार आहे काय?
सोमवार हाय आज.
होय.
मी रविवारचाय म्हणून बसलोय. दर सोमवारची येते त्यांची गाडी ते लावून घ्यायचं. लय लावत बसत नाही माउ
का?
बारका फ्रीज जोडलाय आता. पहिला एक एका हॆ ला एका वेळेस दोनशे दोनशे बाटल्या बसत होत्या.
आणि आता?
आता पन्नास पन्नास.
काय ते फ्रीज का बदललाय मग
ते मोठ्या फ्रिजला काय वा लाईट बिल लई येतंय. आणि आता ऑफ सीजनला परवडंल. पाहिजी की त्यात
अ हं.
वायरमनला काय द्यायचं दातं.
हम्म.
ह
धंदा म्हणल्यावर तसच की
स्टिंगला तर मोडकून पडत्यात. हिथं सगळीकड पंचवीसलाय आमच्यात वीसलाय.
तुमच्यात का विसलाय
आम्ही ते पंचवीसलाच केलय. विसलाच ठेवलेय ग आता पंचवीसला म्हणल्यावर रोज दोन रॅक विकायला पाहिजे तसले कॅरेट.
आणि रोज किती विकत्यात मग
कोण पेत नाहीत मग स्टिंग. प्रयत्थन सोपच पद आता दोन दोन ते कॅरेट संपतेत.
हा हा.
एक क
मग तुम्हाला मिळतेय कितिला तेचं रेट.
ती किती अठरा रुपयाला मिळतय अठरा एकोणीस रुपयाला.
मग तुम्हाला काय तर धंदा परवडतच नाही कि.
ह. एक दोन कॅरेट विकून शंभर रुपये मिळवायचं तिथं दो दोन कॅरेट मिळवायचं.
हम्म.
आणि पाण्या बाटली आम्ही फिरायला गेलतो तिथ, काय नही तीस ला, आता ह्यांची गाडी आल्या हो. मग तुमच्यात आज बड्डे कोणाचा नाही का? हू हू!
होय.
हू हू दहा कोण काटतय?
हत्ती कडत्या, हेनी कढत्या.
हं हं मं!
काय नाही जरा मसाले भात, करायला लागली.
का?
काय नाही असंच. खावू वाटला म्हणून, मी काय भात खातच नाही.
हं आमच्यात असतोय बाई दोन टाईम सय झालाच नाही.
हं
चा हे होऊ दे, असू दे नसू दे, दोन टाइम असतोय. दोन चार ना. हं!
हुं हुं!
हिकडं घालायचं. हं! चुलीवर. ते बंब, आणलाय. त्या बंबात. काय वापर, मधीच ठेवला.
मग! वापरताय, काय नाय.
वापरतोयकी.
हुं हुं!
आणि. असं ही पाणी, सुद्धा वास मारतय त्यातल. हो तांबड, तांबड येतय.
ते गंजतवर निघून जाणार ना, पहिला पहिला.
आ म ओ दादा, पाच घ्या की ओ. आणि आंघोळीला सुद्धा ऐकन, आंघोळीला ते घ्यायचं. पाणी. नाही बंद आलाय तो. आणि तेला, तोंडात घ्यायला ते हेज घ्यायच, साधं.
म आधी चुलीवर तापवत होेता होय पाणी?